हॅलो, बोला की,
हॅलो, हा, म्हणत होते ते पुढच्या क्लासची क्लासेस वगैरे घेत होते ना. म्हणून मग ते त्यासाठी थांबावं लागतं पूर्ण महिना अप्रिलचा.
हो,
हा, नंतर मग मे मध्ये मग सुट्टी असते.
होय.
ठरवलं मी माझ्या जावाणी म्हटलं आता पंधरा दिवसून पंधरा दिवस ''मी जाऊन यायचं म्हंटलं.
तर होतय नाही तर मग नाही होतवो.
नाही आणि काय झालंय ते आमची माझी सासू आहे ना तिला पॅरेलाइज झाला होता दोन वर्ष. पूर्वी त्यांच ते हात आहे ना एक हात काम करत नाहीय
होय.
हा, आणि मग त्यांनी कसं म हाताने त्यांच्या काहीच करता येत नाही ना त्यांना. तसं आता म्हणजे नवीन नवीन जेव्हा झालं होत ना पॅरिलाइज तेव्हा त्यांना उठ ''--'' त बसता पण येतनव्हत काहीच करता येत नव्हत त्यांना स्वतःच्या हात. साडी घालता येत नव्हती एका ब्लाऊज घालता येत नव्हता काहीच करता.
''हं'' बापरे. मग आता कमी आहे का त्यांचं.
आ,
आता कमी आहे का म्हणलं त्यांचं.
हा, आता आलेय कमी हे व्यवस्थित जरा सुताशी विहिणीच घलावी लागते.
होय. बर कशामुळे झालं म्हणजे आधी.
झोपलाय. नाही उठ नाही. हॅलो बोला,
हम्म, ते आधी त्यांना त्रास काय होत होता काहय.
नाही असं कसं झोपलेले होते.
हम्म,
आणि सकाळी उठले. आणि उठायला लागल्यावर म्हटले अगं माझं पायच हालत नाहीये म्हणले उठताच नाही म्हणले मला. वेदू वेदु उठ क्लब ला जायचंय. अगे ल सुूच क मग नंतर आम्ही गेलो पाय दाबला तरी पण त्यांची हालचाल होत नव्हती. हम,
म्हणजे त्यांना झोपतच झालं का म्हणजे.
हा, झोपतच म्हणजे असं बोबडी पण वळती ना.
मग त्यांना ते जाणवलं नाही का झोपेत.
नई मग ते माझी एक ननंद तीथंच राहते ना आमच्या हितेच तर मग ते हा त्यांना बोललं होत तर त्यांनी बघितलं म्हटलंय तिला पॅरालाइजचा अटॅक आलाय लवकर न्या ह्या म्हणले दवाखान्यात.
हम्.
हा मग पटकन न्हेलं दवाखान्यात आम्ही.
हम्म.
हा हा पण त्याच्यानंतर मग परत थोडे दिवस तर म्हणजेच त्यांना स्वतःच्या हाताने तर काईच करत् तयालं. अन् नंतर हळूहळू हळूहळू मग ते एक्सरसाईज वगैरे त्यांना करायला लावली. आं बोललो पण होतं एकाला म्हजे ते थेरेपी वाल्यालाच बर का.
हो फिजिओथेरपी वाले.
हा त्यांना पण घरी बोलवलं होतं मग दोन महिने त्याचा कोर्स करायल लावला त्यांना.
हम्म.
हा अन् त्याच्यानंतर आता दुसरीकडे दवाखान्यातच जातात थेरेपीला. अन् मग दोन तासाचा अस्
अजून थेरपी चालूचे त्यांची.
हो म्हणजे आता व्यवस्थित साडी वगैरे घालतात ब्लाऊज ते घालता येती त्यांना. हा फक्त एवढंच की असं माहग जास्त माहग हात नाय करता येत त्यांना मग वेणी घालावी लागते.
होय.
हम्. पईले नाय त कसं आम्हाला दोघींना कधी करायचं नसल ना सोबत कधी बसलो ना आम्ही दोघी. तर रहाचं त्यांना स्वयपाक वगैरे करता करायच्या आधी. करायच आता काईच नाई आमी दोघी बसलो त घरात खूप म्हणजे अबदा होऊन जाते पार.
पाळता व्हय तुम्ही अजून.
आं.
पाळता तुम्ही?
हा हिथे पाळावं लागतं ना मोठ्या घरी परडी आमच्या चुलत सासुच्या घरी.
होय पण कितीव मुलांच शाळेचं वगैरे कित् -ती अवघड पडतं टिफिन वगैरे सगळं.
काय होत कधी कधी आमचं दोन चार महीने सलंगच होतं. म्हणजे सोबतच बसतो नाई तर नाई फुडं मागं होतं. नाईतर असं मग सोबत बसतो म्हणजे तीत तारखेच हेच राहत नाई ना. कधी लवकर येती कधी उशिरा येती असं होतंय.
मुलांच्या डब्याचं वगैरे काय करता सैपाका
माझे मिस्टर करतात ना.
होय.
हा माझे मिस्टर करता त्या असं करून देत् भाजी पोळी वगैरे पोरांना करून देतात ते. अं बाकीच मग कधी नंदेला सांगतो नाईतर मग क जावांना सां बोलवतो घरी मग भाजी चपाती वगेरे करायला.
बापरे.
म्हणुन सकाळचं मग उठून त्यांना मग पोरांच्या डब्यासाठी त्यांना सांगावं लागतं मग ते करतात कारण त्यांना येतं ना.
विशेष हे.
नाही ते करतात, फार मदत करतात मला कामामध्ये.
होय!
हो म्हणजे असं आपले एक कुठल्या पण भाज्या. शेवची भाजी, पनीरची भाजी, चिकन म्हणा मटण म्हणा मासे सगळं त्यांना येतं.
बापरे!
हो सगळं करतात ते.
आणि चव पण इतकी त्यांच्या हाताला खूप छान करतात, म्हणजे आपल हॉटेलमध्ये कसं असतं.
हा हा चांगलं करतीत म्हणजे.
हो आ! त्यांनी पहिले केलेले ना काम तसे, त्यामुळे त्यांना येत जमतं ते.
होय म आता तुमच्यात परडी मग खाल्लेलं चालतं नॉनव्हेज?
हो तसं काय नाही, परडी आहे म्हणून तसं काय नाही सगळे खातात.
होय का?
हू!
कारण काय ज्यांच्या घरी परडी त्यांच्यात ते चालत नाही ना.
नाही नाही तसं नाहीय हीथं हीथं तर नाहीय तसं. काय आता आमच्या माझ्या आईला पण परडी हे की, ती पण खाती घरी.
होय काय!
हा आता तिला तर कोल्हापूरची देवी आहे माझ्या आईला.
होय!
हू! तरी पण सगळं आमच्यां इथं म्हणजे माहेरी तर असं हप्त्यात न तीनदा चारदा असं त मंगळवारच असत, शुकुरवारच असत, शनिवार रविवारच असत. सारखं असं हो तुम्ही खाता का नाही?
नाही आम्ही नही खात.
आमचं जेवणाचं फार अवघड असतं भाज्या काय करायच्या.
हू काय तर ते तसच होतं नॉनव्हेज नाही खाणाऱ्यांना.
हा आमचे कडधान्य जास्त.
हूं!
असं राहतं.
आहो पण ते सकाळी पोरांच्या डब्याला जर करायचं म्हंटलं ना. सुक्की भाजी, सुक्की भाजी करायची म्हणली का आसं वाटतं काय करायचं. आज काय करायचं, उदया काय करायचं.
को ती संध्याकाळीच कोड असतं ना की आता उद्या काय करायचं ते.
आण पोरांना विचारलं ना! पोरांना जर आपण विचारून जर करायचं म्हंटलं, पोरं तर लगेच. शक्यच नाही मग, ही नको करू, ती नको करू.
हो!
हा असं होत पोरांचं भेंडी आमच्या इथे म्हणजे पाच मुलांमध्ये एकच मुलगा भेंडी खातो डब्यात, डब्यात जर दिली तर.
बो, बाकीची काय करतात?
बाकीच्यांना भेंडी नाही लागत डब्याला, मग त्यांना कधी अस गवारी सुद्धा नको म्हणते डब्याला, गवारी नाही खायची, भेंडी नाही खायची.
मग करायचं काय न? त्या तर भाज्या राहतात.
राहतात हो आणि इथ इंदूरमध्ये नाही भेटत पावटा.
नाही भेटत का?
हा इथे नाही इथ पावट्याचं जास्त नाहीये.
पालेभाज्या वगैरे भेटतात का मग?
हा पालेभाज्या भरपूर आहेत तस. मेथीची भाजी, पालकची भाजी ते असतं शेपूची भाजी.
हम्म म्हणजे आहे बऱ्यापैकी.
हा आणि आपलं इकडे दुधी भोपळा म्हणतो ना आपण.
हो बरोबर आहे.
अ हिथं म्हण त्याला म्हणतात लोकी, लोकी म्हणतात हिथं त्याला.
हा लोकी म्हणतात बरोबर आहे, हिंदीत लोकी म्हणतात.
हा इथ म्हणजे सगळं ब जस आमचं लग्न झालंय ना तसं सगळंच भाज्यांची नावे मराठी जी होती का नाही सगळे विसरलो आ बाकीचे हिंदीमध्ये आम्ही घ्याय लागलो ती नावं.
हो ते आता तुमच्या ते तोंडात बसलं नव्ह तिथ ऐकून ऐकून ते.
हा ना अन ते कधी कधी मग विसरून जातात अरे ह्याला काय म्हणतात असं.
काय करायचं? तिकडं फळं वगैरे मिळत असतील ना आपल्या इकडचे?
हो, फळ भरपूर आहेत इथ.
होय
हम्म आणि इथं खाणारे जास्त लोक पपीत भरपूर खातात.
होय का
ई पपई म्हणतो ना आपण पपई भरपूर खातात सगळ्या. हम्म कुणी असं आजारी तरी असलं का नाही पेशंट, आ
उन्हाळा असतो का तिकडं खूप?
उन्हाळा तर भरपूर उन्हाळा जर पडला ना असा कडक पडतो, नको नको होत. त्या किचन पाशी जायचं म्हटलं, की काटा येतो अंगावर.
म्हणजे चांगला उन्हाळा आहे तिकडं.
भरपूर अन वारं लागत नाही काही नाही एवढं कि मोकळे आमचं, तरी पण वारं येत नाही. नाही, माहती का?
बापरे!
हा आणि पूर्ण असं स्वयंपाक करोस्तर पुर असं वल्लवल्ल होऊन जातं पार.
म्हणजे इकडच्या सारखंच आहे, सोलापूर भागात कसं होतं? गरमी, तसच आहे म्हणजे तिथ.
हिथं कसं आहे जस इथ उन्हाळा म्हटलं तर उन्हाळा पण भरपूर आहे, पाऊस म्हटलं तर त पाऊस पण भरपूर आहे. आणि थंडी तर थंडी पण भरपूर आहे, इथ थंड पण जास्त पडते.
होय का?
हा. थंडीच भरपूर प्रमाण आहे इथ.
पपईचं काय म्हणलं. पेशंट ला जाताना घेऊन जाता का.
जसं आता इथ पपई जर म्हटलं का नाही, जसं आता आपण कसं महाराष्ट्रामध्ये आता पेशंटला कधी बघायला गेलो. तर कधी असं बिस्किट नेतो, कधी असं सफरचंद नेतो.
सफरचंद नेतो.
कधी असा आपण केळी पण घेऊन जातो. एक
हा आणि अजून वेगळं अस अनार वगैरे असत. ते पण नेतो ना? तिथं कसं जास्त पेशंट लोकांना पहिले पपई देतात जास्त
होय का?
हम्म कारण पपई म्हणतात मग ते लवकर होते ना त्यासाठी.
हम्म हम्म शहाळ पण मिळत असेल ना तिकडं?
शहाळ म्हणजे आता
नारळ आपण पाणी पितो ते स्ट्रॉनी तिकड काय म्हणतात.
अ हिथं तेच म्हणतात, नारळाच पा पाणी तेच म्हणतो आम्ही मराठीत.
हम्म
हम्म
शहाळ कसं आतन कवळ असतो ना ती शहा
हा.
आणि हा नारळ आपण फोडून त्याचेे म्हणजे नारळ वगैरे ते खातो ना आपण असं.
हा
भाजीला वगैरे वापरता का? नारळ.
हो सब्जीला इथ म्हणजे जास्त आमचे जे सासूबाई आहेत. ना त्यांनी कधी आम्हाला असं म्हणजे नारळ नारळाचं प्रमाण कमीच कराय सांगितलं, मसाल्यामध्ये
हम्म
हा पण आपल्याला इकड महाराष्ट्राची सवय मसाला करताना जास्त म्हणजे आपण खोबरच घेतो ना!
खोबरं घेतो हो.
हो कारण खोबरं, लसूण आणि कोथिंबीर जरी असले तरी ते भाजीला चव
भाजी छान येते, हा मी तशीच करते.
आणि इथं
काय वापरतात मग?
नाही आम्ही करतो ना, आम्ही जसं आपण महाराष्ट्रात करतो तसं करतो, आम्ही आमच्या पद्धतीने
हम
आणि पण कसं म्हणजे, पहिले सगळं त्यांच्या हातात होत ना करायचं हे करायचं जेव्हा व्यवस्थित होते. तेव्हा मग हे ना का टाकू ते नका टाकू असं राहायचं.
मग त्यांचा मसाला कोणता वापरायचे ते? सासूबाईचा मसाला काय घालात होते?
का काळ तिखट राहायचंच आणि बाकी ही कांदा, लसण कोथिंबीर, आद्रक एवढंच टाकायचं मसाल्यामध्ये
होय
हा पण आम्ही मग त्यांना कधी कधी न कळत त्यांना कळूनच देत नव्हतो आमचं खोबरं बीबर सगळं टाकून करायचो. हा हा ओलं खोबरं वापरतो.
हा
जसं आता मी म्हटलं! ना तुम्हाला माझी जाऊबाई सातार ची आहे.
हमं
तर ती ना ती जाती ना सुट्टीला तिकडे कधी पण गेली ना? त्यांच्या हितं जा नारळाचं झाडच आहे.
दारात असेल.
हो दारात वर मोठं नारळाचं झाड आहे तर ते, तिथलं घेऊन येति ती प्रत्येक वेळेस.
होय
हो प्रत्येक वेळी आणती लय मोठं खोबरं त्यांच्या कारण तिची मम्मी काढून ठेवती ना, तर ती प्रत्येक वेळेस तिकडे येताना घेऊन येते मग त होत आम्हाला भाजीला वापरायला.
हो बरोबर आहे मग त्या ट्रॅव्हल्सनीच येत असतील न
हो म्हणजे डायरेक्ट कधी कधी इंदोर- ते डायरेक्ट सातारा नाहीतर मग कधी पुण्यापासून,